हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो, हा याय लागलाय, माझा आवाज याय लागलाय?
हो येतोय-येतोय.
तर काय चाललंय?
हा काही नाही, चालू एक काम, तुमचं काय चाललंय?
मी पण काय नाही बघा आहे, जेवण वगैरे?
जेवण झालेलं आहे आत्ताच, काय प्लॅनिंग आजचे? हम्म गेलेली नाही कुठे फिरायला?
नाही-नाही ऊन भरपूर आहे ना. त्यामूळ कुठं गेलो नाही, गेलो तरी पण संध्याकाळी जातोय. शक्यतो सकाळच नाही, भरपूर नाही त्याच्यामुळे आणि मुल पण लान आहे ना, अडीच वर्षाच आहे.
बाई खूपच लहान आहे मग.
हो त्याच्यामुळेळ मग नाही, उन्हात जास्त कुठं बाहेर जात नाही, संध्याकाळीच.
एकच मिळध आहे का तुम्हाला?
तुम्हाला?
मला एक मुलगा, एक मुलगी.
हा, हा. म्हणजे लहान आहेत, का मोठे आहेत. हा.
थर्डमध्ये.
हा, हा, बर, बर.
म् चाल होत तिलाच, हो गेलेत.
चालू झाले लवकर?
हो त्यांच सी. बी. एसई आणि आय. सी. ए. ससी असल्यामुळे लवकर चालू झालेलं ना.
हा हा बर, बर.
पंधरा तारखेनंतरू सुरू होते.
होय-होय. सी. बी. एस. सी असल्यामुळे लवकर चालू झाले.
हो, हो सी. बी. एस. सी. आणि आय. सी. एसी. एक आय. सी. एसी. आणि दुसर एसी बी. एसी. मध्ये.
हा का, मग कसं शाळेला सोडून येताय.
नाही-नाही व्हॅन आहेत ना. तिला दोन तिलाही. व्हॅन लावली, त्याला व्व्हॅन लावली.
हा, ह हा, हा ते बरं आहे.
हम्म वेळ नसतो ना. इतका. आणि पण माझा जॉब असतो, मला पण म जॉबवर जावं लागतं सकाळी आठ
हो होय-काय हा हा.
मग मला नाही जमत, तेचं तेनी जातात. आपलं-आपलं रेडी करायचं. टिफिन वगैरे बनवून द्यायचं ते जातात.
हम्म, हम्म, बर-बर.
कुठे गेलेले नाही का पिकनिकला?
नाही ह्या वेळेस नाही गेलो. मग माझ्या बहिणीचं लग्न होतं ना त्याच्यामुळे तिकडच पंधरा दिवस गेलो. गेलेलो. अ ह्या वर्षी ट्रिपला नाहीच, मग कुठे गेलोच नाही, त्याच्यामुळे तिकडेच गा गवाकडेच गेलेलो.
ह. अच्छा, लग्न कस संध्याकाळी होत, कि दिवस दिवसभर होत. सकाळी होत हा मग काही नाही, सकाळी कस वैदिक नसेल.
अ नाही शक्यतो आमच्याकडे कनी लग्न सगळी सकाळीच असते.
अच्छा आमच्याकडे तर फार फॅड आलेला आहे. म्युझिक असतं, म्युझिक झालं क मेहंदी असते. म्युझिक आणि मेहंदी एकाच दिवशी असतं. मं हळदीचं फंक्शन असतो.
हो आमच्याकडे पण तसच होत की.
दुसऱ्या दिवशी सकाळी वैदिक पद्धतीने लग्न होतं. मस्त संध्याकाळी परत आपलं रिसेप्शनसारखं लग्न होतं.
होय काय हा, आमच्याकडं आम्ही कसं केलेलं, एक दिवस मेहंदीचा कार्यक्रम मग एक दिवस बांगड्यांचा, एक दिवस हळदी अ अगोदर एंगेज एंगेजमेंट झाली. मग त्याच्या नंतर संध्याकाळी हळद. मग दुसऱ्या दिवशी लग्न. मग तेच्या त्या दुसऱ्या दिवशी. रिसेप्शन असं होत.
दिवशी करून घेतात. अगोदर तर एंगेजमेंट नसेेल झालेली. म्हटलं अगोदर जर एंगेजमेंट नसेल झालेली ना, तर हळदीच्या दिवशी एंगेजमेंट करून घेतात. येतोय आवाज?
हम्म.
हॅलो. हो बस बता नाही हॅलो. स्क्रीच-स्क्रीच आवाज येतोय.
हॅलो.
हा येतोय आवाज?
हा आवाज यायला लागलाय बोला की.
अच्छा काही स्क्रॅच आवाज येत होता, स्क्रॅच झाल्यासारखं
हा होय काय हा. हा नाही-नाही मला दुसरा कॉल आला होता. त्याच्यामुळे तसा आवाज येत
अच्छा-अच्छा दुसऱ्या कॉलमुळे इकडची रेंज डिस्कनेक्ट होते.
होय.
हा तो प्रॉब्लेम असु शकतो. नाही ते ऍप चांगलं फंक्शन करतंय.
होय-होय.
हम्म.
मग तुम्ही तुमचं ऑफिस असतं काय.
नाही-नाही स्कुल आहे.
ह स्कूल आहे काय. मग तुम्ही टीचर आहात? हा हा बर. बर.
हम्म
कुठल्या वर्गाला शिकवता तुम्ही?
आम्ही एसी एट पर्यंत.
आणि कुठला विषय शिकवता?
हम् माझ्याकडे सध्या वर्क एक्सपिरियन्स आहे. जी, के, इंग्लिश आणि ई, वी एस.
हा हा.
मी नाही केला जॉब वगैरे? हाऊस वाईफ आहे हं हं. काय झालेलं एज्युकेशन तुमज? ग्रॅज्युएशन कशा मधन? कॉमर्स. अच्छा छान आहे ना. मी पण इलेव्हन्थ पर्यंत कॉमर्स ठेवलेलं.
हा हा.
आणि मला बिझनेस इंग्लिश असत ना. ऑप्शनल इंग्लिश बिझनेस इंग्लिश असतं कॉमर्स मधन बघा
हा हा. मग मला कस होत. हा मुलगा लहान असल्यामुळे ना मग ह्याला सोडून जा प्रॉब्लेम होतो ना.
हो. हो. हो.
मग मी जॉबला गेले तर. मग ह्याच्याकडे कोण लक्ष देणार, पण अजुन
थोडा मोठा झाला. मी पण माझी मुलगी मोठी झाली आहे मुलगा मोठा झाला जो दीड वर्षाचा त्यानंतर स्टार्ट केला मी. हां हां
हो मग तसं मोठे झाले तर चालतेय ओ.
काय म्हणताय आवाज?
हॅलो.
हा काय म्हटल्या?
अ मुलं जर असं मोठी झाली की, मग सोडून जायला चालतय म्हणजे ती कसं दिवसभर शाळायला जातात मग त्याच्यानंतर चालतंय ओ.
हो चालते ते बाहेर, आणि आपण बाहेर असतो. बाकी काय म्हणता मग?
बाकी काय नाही बघा आहे मग, तुम्ही राहता तिथंच जाता का शिकवायला?
हो अगदी अर्धा किलोमीटरच अंतर आहे घरापासूनच. त्यामुळे ऑन द वे स्कूल पण, ॲक्च्युली हो ॲक्च्युली दूर होत. मी जवळ-जवळ चार वर्ष केलं.
हा हा.
मला जवळ जाण्यासाठी नेण्यासाठी असा, माझा वन अँड हाफ आणि वन अँड हाफ टोटल म्हणजे तरी आर्स नुसते, ट्रॅव्हलिंग मध्ये जात होते.
हा हा.
त्यानंतर मी हे तो स्विच केला, म्हणजे ट्रान्सफर घेतली, आणि ते जवळ घेऊन टाकली.
हा हा, मग ते बरं पडते, जवळ असलं की आपल्याला जायला यायला.
दोन मिनिटाचं अंतर असत.
हा हा बरं आहे मग. मिळतो, आणि आपल्याला पण ट्रॅव्हलिंगचा त्रास होत नाही. नाहीतर पूर्ण, जाण्या येण्यातचं निम्मा वेळ निघून जातोय.
हो ना तीन-तास म्हणजे खूप होत असायचे. विचार येते होता की, त्या तीन तासामध्ये दुसरं काही करू शकू आपण.
हा हा.
त्यांना एमाऊंट नंतर थोडे दिवस काढले, नंतर ट्रान्सफर टाकली. आणि घेतली ट्रान्सफर, काय टेन्शन नाही. आता इथे व्यवस्थित आहे, घरी टू थर्टी पर्यंत, घरी येऊन जाते. म्हणजे अर्धा दिवस माझ्याकडे असतो. त्या वेळे मध्ये बर सतू लतात मग
हा हा.
असं मला शिवण करायला आवडतं, बेकिंग करायला पण आवडत, मग माझा वेळ त्यात निघून जातो.
हा, हम, हम.
तुम्ही काय करता का?
मी काय नाही घरीच असते.
हम्म हम्म.
आता जरा मुलगा लहान आहे ना. तो पर्यंत जरा घरीच आहे. बघू आता जरा अस मोठा झाला की कुठतरी जॉब वगैरे बघायचा.
हो चालतय ना, मग सध्या तुमच्या जॉब वरच चालू असेल इन्कम.
हो नाही आ काय म्हटलं.
घरी शेती आहे का?
ह नाही शेती आहे, पण लावलेली आहे ती.
हा हा. जॉब वरच हा, हा, हा. ते जॉबला त्यांच्या हा अच्छा-अच्छा.
आणि शेती वगैरे आहे, थोडी आहे, पण ती सगळी लावले तिकड गावाकडे आहे शेती.
हम्म. हम् काय असतं त्यात?
अ शेती आमच्याकडे तेवढं काही जास्त पिकत नाही. ऊस सोयाबीन तेवढंच पिकतय.
अच्छा आमच्याकडे पण ऊस असतात. सोयाबीन दिली या वर्षी. आमचा गहू चांगला झालेला आहे या वेळी. साठ क्विंटल गहू झाला होता आमचा.
मग चांगले आहे की.
याच्यामध्ये आहे, द्राक्षबाग मका.
हा, हा.
अच् द्राक्षबाग फेल गेलेली, पण यावर्षी आहे, आता वातावरण चांगलं आहे, ना पावसाचं साई आहे थोडस.
हा हा.
ह
हम.
त्यामुळेला वाटतय. होईल ह्या वर्षी सक्सेस.
हा हा.
हम्म. मग तुम्ही कोणते सब्जेक्ट घेतलेले? कॉमर्समध्ये हा.
आम्हाला हे बँकिंग बारा पर्यंत काय नव्हते. ऑप्शनल विषयी.
हो एस. वाय. नंतर असतात. हो अकाउंट कंपल्सरी असतं.
बँकिंग मधन केलय.
बँकिंगमध्ये.
हा बँकिंगमधन केलं, म्हणजे आम्हाला ऑप्शनल होते ना. हा आहे एक्झाम, पण आता ते कसं त्याच स्टडी तर सगळं करायला पाहिजे ना, त्याचे क्लासेस पण पण पाहिजे. हित जवळ पास काही नाहीं आहे. आम्हला लांब जायला लागत ना. मग हे मुलग्याला सोडून जायचं अवघड होतय. त्याच्यामुळं मग आता सध्या एक तो जरा अस मोठा होऊपर्यंत काय नाही बघा, तो जरा मोठा झाला ना मग बघायच कुठेतरी.
हो तेच तर तिथे आढत सर्व.
हा हा.
सत्तर टक्के शेतीमध्ये पण चांगले आहे, ट्रेंडिंग आलेलं आहे शेती.
होय-होय.
इनोव्हेशनस खूप होतय शेतीमध्ये. नवीन-नवीन शोध लागतात. काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे शेती केले जात आहेत.
होय-होय.
हम्म त्याच्यामध्ये पण करण्यासारखं खूप आहे.
हो आहे, भरपूर आहे, आता आधुनिक पद्धतीने वगैरे भरपूर शेती करत आहेत.
हम्म.
पण त शेती पण पाहिजे ना.
हो सकाळी एक व्हिडिओ बघितला त्यामध्ये
ह हा.
निव्वळ फक्त दोन एकर मध्ये, चाळीस बेचाळीस लाख रुपये तो इनकम घेत.
हो आता मी तुम्हाला कॉल करू काय?
ओके, मला हा मला छान वाटलं तुमच्याशी बोलून. मी तुम्हाला कॉल कर हो, ओके.